हा, बोला.
तुमच्या गावात, लोकसंख्या जास्त आहे काय मग?
हो खूप मोठं आहे आमचं गाव
हा हा
म्हणजे दुस हे पाटणगावणे पाटण हे तालुका आहे पाटणमध्येध्ये खूप गाव आहे म्हणजे मोस्ता येणार नाहीत इतकी गावं गावं खूप आहे त्यातल्या त्यात आमचं गाव खूप मोठं आहे म्हणजे माझं सासर आहे ना
हा हा
मोठय
हा तुम्ही इकडच्या भागाला
कुठ कुठल्या भावाला
इकडं दतवाडला वग येऊन गेला आणि वाटत
नाही नाही आमचं इचरकंजी मध्ये फक्त म्हणजे इतकी कोण पाहुणी पहि नाही सगळी गावाला असल्यामुळे तिकड काय कुठे जास्त फिरायला वगैरे नाही फक्त इतर त्यांणच माहिती आहे म्हणजे गर कॉलेज स्टँड बस स्टँड एवढच मा नाही नाही हे नसिंह नरसिंहवाडी माहिती आहे ना मला ज्योती प्रतिबा वगैरे असं केलेत ना आम्ही
हा हा
आमचं कुळदैवत असल्यामुळे ज्योतिबा आंबावे आम्ही जात असतो.
हा हा लांब आहे का तुमचं गाव इचलकरंजीपसन
इचकरंजीपासून तीन ते चार तास लागतात आम्हाला जायला.
हा हा
हम्म
तिकड ना जवळ होतेय वाटतं पुण्यास
पुण्यातून पण तीन ते चार तास लागतात.
हा हा
हम्म बोला
तुम्ही काय बोलत होता ना गावात काय सांग.
आमचं गाव खूप मोठं आहे म्हटलं मी
हा हा
हम
मी आणि बोलल ना मध्ये म्हण.
नाही तुमचं आमचं गाव खूप मोठं आहे म्हणजे आता दुसऱ्या एखाद्या गावावरून जर आता समजा माझं सासं माहेर पण पाटणमध्येच आहे ना दुसर तर तिथ दवाखाना दु दुकान नाही, दवाखाना नाही, काहीच नाही म्हणजे शाळा पण पाटणमध्ये यावं लागतं त्या लोकांना पण आता माझे सासर म्हटलं तर पाटणमध्येच आहे पण तिथे आमच्या गावामध्ये दवाखाना आहेत खूप दुकानं, आहेत बाजारपेठ पण आहेत. म्हणजे कशासाठी पाटीलला मला यावं लागत नाही खास करून
हा हा
गाव जर बघितलं ना त्या सर्वाना पाटणमध्ये सगळ्या गोष्टींसाठी ते यावं लागतं तस आमच्या गावात खूप सोयी आहेत, हा सोयी खूप आहेत तिथे आता माझ्या मावशी य गाव माझ्या अ माझ्या सासरकडेच येतं दोन मावशीचं गाव माझ्या सासरकडेच येतं म्हणजे माझ्या सासरमधून र स्ता त्यांच्या गावाला जायला परत माझ्या मम्मीचं े माहेर आहे ते पण माझ्या सासर मधूनच येतं पण मग माझ्या मावशी आणि माझ्या आजीला जर बाजार भाजीपाला किंवा काही गोष्टी आणायच्या असतील ना तर ते माझ्या गावामध्ये यावं लागतं. तिथे बाजार भेट बाजा जर भरतो ना गुरुवारी, तर म अशा बाजारांमध्ये माझा मावशा आणि आई
हा हा, मग त्यांच्या गावात वगैरे बाजार भरत नाही काय तिकडं?
नाही नाही ते छोटी छोटी गावं हायत.
हा हा, मी परत ठेवून करते थांबा.
हा करा.